नमस्कार हो-हो येतात.
होय-होय काय म्हणतात. झालं दुपारचं सगळी काम
हा झाले आज आपण वटपौर्णिमेबद्दल बोलूयात.
हो वटपौर्णिमेबद्दल बरोबर आहे.
अ तुमच्या इकडं कसं साजरी करतात.
आमच्याकडे वडावर म्हणजे वडावर जातो. आम्ही वड फांदी आणत नाही आमच्याकडे
हा-हा
हम्म
म्हणजे त्याची तयारी कशी करतात.
त्याची तयारी आपली नेहमी म्हणजे आम्ही हारताळकेला वगैरे करतो. तशीच कापसा म्हणजे हे वाती वगैरे सगळं किंवा पाच प्रकारची फळ.
हा हा.
टी वगैरे भरायची म्हणजे.
हा हा.
हे वेगळ आहे का काही.
नाही नाही तसंच मग तेच जसं आहे तुमच्याकडे तसं सांगा थोडक्यात.
हो आमच्याकडे असं म्हणजे सर्वसाधारण जी पद्धत आहे तीच म्हणजे वडा वडावर जायच. आवरायचं सकाळी वडावर जायचं अं पाच सवासन. फळं द्यायची. अं बाकी ते गुंडाळतो वगैरे सगळं तीच प्रथा म्हणजे आता ते भड. जी सांगतील तसं आम्ही करतो.
हो हो हो हो. अं आमच्याकड पण असंच सगळ्या बायका. मिळून जातात नटून थटून ताट वगैरे घेऊन. हा हम्म तुमच्याकडं ताटा ताटामध्ये काही.
हो ताटामध्ये ताटामध्ये नारळ फळ उदबत्ती तां. दुळ अं त्याच्यानंतर आपलं काय ते अं जे पाणी आपलं हे असं. तांब्याच पाणी सगळं जातो आम्ही.
हा हा.
तर
आमच्याकड पण गहू किंवा. तांदूळ ओटी भरण्यासाठी हा म्हणजे दोन्हीपैकी एक. घेऊन जातात त्याच्यामध्ये. हा विड्याची पानं परत वडाच्या तिथं पूजा कर. ताना मग ते आपण कसा ओटी भरतो ना मग.
हो हो हो हो हो. हा ते छोटे छोटे जे असतात ना ते छोटे आपलं उमं अं. हे ते बांगड्या आणि हे असत छोट ते सगळं. आपण घेऊन जातो ती पूजेची तयारी सगळं हो.
ब्लाऊज पीस ठेवून त्याच्यावरती तिथं मग पूजा करतात. ते वड फळ बनवतात आमच्या. कड हा हा. वडफळ म्हणजे असं आपण पुरण घालतो ना मग ते. पुरणा पुरण थोडं थोडं घालून असं अं छोटे छोटे करायचे आणि ते तळून वगैरे. घ्यायचे नाहीत आमच्याकडं असं पाण्यामध्ये उकळतात ते. उक आपण उकडीचे मोदक कसं करतो ना हा तसं वड. फळ मग उकडून घेतात ते. हा आणि मग ते. अं ओटी भरायला ते तिथं पूजा. करायला वेगळं घेऊन जातात आणि बायकांना पण असं हं वडफळ एक एक देतात.
हो का इकडे फक्त पाच फळ एका पानावर. अं‌ पण फळ अशी द्यायची एकेका म्हणजे हिला असं महिलेला. आणि ओटी म्हणजे तेच ते तसं द्यायचं आणि नंतर जरा वेळ गप्पा. टप्पा मग ते काय असतंच ना थोडंफार.
हा हा.
होय आणि मग आरती वगैरे म्हणजे सगळं असतंच. हो खूप छान मज्जा येते आणि. त्याला म्हणतात काडवती कापसाळ्या.
हो हो हो आमच्याकड काडवाती म्हणत
हो हो काडवती. कापसाळ म्हणजे आमच्याकडे कापूस असा मोठा हे करतात आणि हळद कुंकवानी ना त्याला असं गोलगोल हे करतात. हळद कुंकवानी हा हा हा तस मग ते आम्ही घरी र करतो आणि ते सगळं नेतो पण इतकं छान वाटत ना ती तयारी
हा तयारी करायला सकाळी पासून सगळं उत्साहाचं वातावरण असत हह.
त्या सगळ्यांना डबे बिबे काय असतील ते पटापट देऊन ह् आदल्या दिवशी ठरवायची. साडी कुठली नेसायची काय काय करायच.
हो सगळं तसच असतं आमच्याकड पण म्हण वडाला गेल्यानंतर हा सगळ्या जणी असं ग्रुप करून बसतात वडाच्या शेजारी.
आणि मेसेज पाठवायच एकमेकीना बाई एवढ्या वाजता निघायच हो एवढ्या वाजता तोपर्यंत जर म्हणजे क वा हे असतना घाई असते की पटपट पटपट आवरू त्या काय वेगळीच मजा असते.
लहान लेकरांना पाठवायचं ह्यांच आवरल की. का बघून ये त्यांच आवरलं का बघून मग हा मग सगळी तयारी करायची.
मुला पण माझ्या आईच आवरलं माझ्या आईच आवरलं अस.
हो हो लेकरांची तर आपल्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट असते. ताई तिच्या मम्मीचा आवरल चल आपल्याला वडाला जायचं ह. हा. हा हो ना. हा ना तुमच्या इकडं असं ब्राह्मण वगैरे असतात. काय आमच्याकडं तिथंच ह नसतात असं. आजकाल निघालेय ते पण असंच जाऊन- फक्त ब्राह्मणाकडून मुहूर्त वगैर
मग काही ठिकाणी असंच करतात हो आमच्याकडे आमचेच लोक अस आ मग आमची लोकांना आम्ही सांगतो चला जरा आमच्याबरोबर सांगा पूजा असं.
ह आमच्याकड नाही मग आमच्या शेजारीच ब्राह्मण राहत. त्या न मग ब्राह्मणाला विचारतात आणि मग हाआआ मग मु त वगैरे बघतात.
बरोबर आहे तेव्हाच जायचं आपण हो.
हा आणि जवळ आहे असं.. वडाचं झाड मग सगळ्या मैत्रिणी जाऊन ह. तिथं गाणे वगैरे पण म्हणतात बर.
हो ग पण आणि पाऊस असला तर तु एवढं छान वाट थोडासा पाऊस मध्ये फिरता येत किती छान वाटत. हो दे खरं खर.
आणि आज ते वडाला फेऱ्या मारताना वडाला फेऱ्या मारताना ते बरेच जण व्हिडिओ करतात.
हो ते काय तेच आहे. स्टेटस ला ठेवायचं म्हणून ते लागतच करायला.
आता स्टेटसच आहे ना निघाले. बग ती बाई गेल्या वर्षी साडी नेसली होती या वर्षी नको असं आपण म्हणतो. नको बाबा ह नको आता ते काय अजून नवीन.
हा..
आणि आजकाल आज कल्चर कस आज हल्ली कसं झालंय आणि आता म्हणजे पहि आता म्हणजे आता आम्ही अजून सुद्धा वडावर आ क झा आपल्या दिवशी आणून ठेवायची घरातल्या घरात म्हणजे कस नोकरीवाल्या पण मु असतात ना त्याच्यामुळे घरातल्या घरात करतात आणि जातात
हो बऱ्याच जणी बऱ्याच नोकरी जात असल्यामुळे तरी तस आमच्या इकडच्या भागात कस लेडीज ना थोडस लेट आलं तरी चालत मग कारण त्यांना पूजा वगैरे अस म्हणून एक एखादात असं जेंट्स वगैरे हँडल करतात
ल बघित ऑफिसमध्येध्येच वडाची फांदी आणून त्यांनी पजा केलेली मी गेल्यावर
हा आमच्या इकड जास्त नाही तस करत थोडसा ा ग्रामी एरि भाग आहे ना आमच्या इकड त्याच्यामुळे मग वड झाड खूप आहेत अशी जवळपास रोडच्या कडणी हा मग असं हम्म
म्हणायला गेलं तर म्हणजे तसं हेच होतं क पहिली बायका बाहेर पडायच्या नाहीत ना जास्त
ांद्या आणून
हो आणून करतात हो आणून करतात ते पहिलं तसं होतं ना की बायकांना बाहेर जायला मुभा नव्हता किंवा हे नव्हतं मग त्या निमित्ताने निदान बाहेर जाऊन चार गोष्टी बोलायचे एकमेकांशी एकमेकचुक दुःख शेअर करायचं हे त्याच्यासाठी ते प्रथा आहे आता काय उठलं सुटलं की बाला गप्पा मारल्या आलं अस
हो तसच आहे आता
हो ना पहिलं होत बायकांसाठी
त्याच्यामुळं मग हे असं प्रथान पडले असेल ते सत्यवान सत्यवान सावित्रीच पण आहे ना ते सावित्री ना सत तेव्हानाला हे केलं होत म्हणून हा परत आणला म्हणून पण आहे ना ते अ त्याच्यामुळे बऱ्याच जणी उपवास पण करत तुमच्या इकडं आहे का अशी उपवास करायची पद्धत हा आमच्या इकडं तास बऱ्याच म्हणजे बायका तीन दिवसाचा ह आही काही नाही त दिवसा कर त्या दिवशीचाच करतो हा आमच्याथ ओळखीच्या आहेत ना तर त्या तीन दिवसाचा उपवास ात कस प्रत्येक जरा असं भागाकड प्रत्येक थोडी वेगळी वेगळी प्रथा राहती ना हा ह
बरोबर आहे बरोबर आहे
हा
काही जण हो आमच्याकडे घालतात आणि काही जण हो पुरण वगरेाल पणग का खर आमच्या इकडे म्हणजे अशा पद्धतीत की प्रत्येक सणाला पुरण नसतं आमच्याकडे
हा हा हा हा
हा म्हणजे वेगवेगळं आता भाऊ बी झाली मग आता आमच्याकडे बाससुंदी असते किंवा अ हे संक्रांत आली मग गुळाची पोळी असते ते होळी आहेंदर पुरणाची पोळी असते
हो आणि बऱ्याच ठिकाणी वडपळ पौर्णिमेला आता या वर्षी उशीरा आली ना अधिक मासा निमित्त अ आता म्हणे पाऊस पाऊस पण नाहीत जरा म्हणे वटपौर्णिमेला
पाऊस असतो हो ना आणि ते आपण तेव्हाच कसं फणसाचं संपायचे दिवस असतात आणि मग आपण कुठून तरी अगदी ते निरमार करून अगदी फणसाचे गरे कुठून पण आणायचे अगदी म्हणजे इतक आपल असताहात अगदी ह्याना म्हणजे अस आपण घरच्याना मिस्टरांना वगैरे सांगून जा बाजारात तुम्ही कुठे मिळ तील तिथून आणा म्हणजे अस म त म्हणा किंवा काही असं की ते पाहिजे ते पाहिजेच
हो
अस वाटतं आंबा तर असतोच आप आपण आणतोच हो ना हो ना पण खूप छान हे सण ठेवले ते बारा सण खूप छान असते पण तेवर काल्हदा ना तेव्हा वटपौर्णिमेला
तुमच्या सोबत बोलून छान वाटलं आनंद झाला
खूपच छान वाटलं आणि थोडं थोडं वेगळी माहिती कळते ना आपल्याला खरंच खूप छान वाटलं चालेल हो धन्यवाद ठेवू
हो